हॅलो, ह म्हटला
करून व्यवस्थित विक्रीला नेण मार्केटला.
हो का अस समजा, त्यांने एकत्रित करून नेले तर काय आपल्याला फायदा होत तो पा नुकसान होत.
कशाने हॅलो
अन मिडीयम दर्जाचा माल एकत्र करून नेलाव.
मग तुझ्या क्वालिटी मार्केटिंगला अडचण येऊन जाते ना, एक सा रखी प्रतवार नसल्यामुळे, मग मार्केटिंगला अडचणी येऊन जाते. मग ते लो क्वालिटीत सगळं दर जाते.
हो.
त्यामुळं मग प्रतवार लावून नेलं, तर कधी योग्य राहतं. विक्रीत काय अडचण येतं नाही. एकंदरीत जेव्हा आपले लो क्वालिटीचा माल खूप कमी दर्जे जास्त दर्जा होतो आणि क्वालिटीचा कमी होतो म्हणजे साधारणतः मीडियम क्वालिटी जर आपलाकडं साठ टक्के असली, एक्सपर्ट क्वालिटी जर तीस टक्के असली, गुल ते क्वालिटी जर दहा टक्के असली, तर मग आपण सरांसरी सारखं भरतो, मीडियम क्वालिटीमध्ये. पण जर एक्सपोर्ट क्वालिटी साधारण साठ टक्के असली मीडीयम क्वालिटी जर चाळीस टक्के असली तर मग आपण एक्सपर्ट क्वालिटी भरतो. म्हणजे मग साधारणतः मीडियम क्वालिटीचा माल तीसच टक्क्यांनी . आणि एक्सपोर्ट क्वालिटीचा माल सत्तर टक्के मग, तो विक्रीेला आपल्याला तो फायदा होतो. मार्केटिंगला, मार्केट चांगलं मिळतं. हम्म हम्म, उच्च दर्जेच मार्केट भेटून जातं, त्यामुळं मग ती अडचण येत नाही ना.
साधारण म्हणजे कितीपर्यंत गेल्यावर परवडत?
साधारण आजच्या खर्चाच्या हिशोबाने जर विचार केला, तर कमीत कमी सोबत तीनशेच्या वर पडणं आपल्याला अपेक्षित जेव्हा तीनशे रुपयाच्यां वर जेव्हा वीस किलो ची पडते.
हा.
तेव्हा जाऊन काहीतरी आपल्याला दीडशे रुपये नफा राहतं म्हणजे एक रुपयाला एक रूपया म्हणजे पन्नास टक्के नफा राहतं.
अच्छा, आणि ते आपले खो काय किलो घेत्यात फोडणारे? काय का काही वगैरे काही असं.
हा एक रुपया किलो. एक रुपया एक रुपये दहा पैसे हो तर म्हणजे आपण साधारणतः देतो.
हा ह, एक रुपये म्हटलं तर वीस रुपये वीस, बावीस रुपये ना असं.
हो.
एक रुपया म्हटलं, तर साधारण वीस, बावीस रुपये असं.
हा, वीस, बावीस रुपये मग ते साधारणतः मग त्यांच्याकडून फुडूनच घेतले जाते, परत भरायण्यासाठी म मजूर लागतो.
हो, का. म्हणजे भरायच भरायचे काय मग?
मजूर ते येत हजरी वर घेतल्या जातात, मग साधारणतः तीनशे रुपये हजरी माणूस राहतो, मग संध्याकाळपर्यंत हा एक दिवसाची पूर्ण हजरी तीनशे रुपये. होा म त्याच्या तर मंग. मजूर तीनशे रुपये ना आपल्याला चार पाच मजूर लागतोच. हजरीवाला भी मठ चतुबर. पुर का मारताना सातव प्रतवार निवडायची. ती व्यवस्थित जाळ्यात भरायची जाळ्या व्यवस्थित कधी पाऊस राहिला तर त जाळ्यात. पावसाने भिजलेला राहत्या मग त्यांना पुसणं कोरड करणं. त्या सर्व गोष्टी अशा करून मग त्या हे केल्या जातात ना.
अच्छा, आपण टमाॅट्याचा वल्लास माल भरला तर काय अड
हो मग क्वालिटी खराब होते ना, एक्सपोर्ट क्वालिटीला वल्ला माल चालत नाही.
मग त्याच्यामुळं आपल्याला तो, साधारण क्वालिटीच करावी लागती.
काय तुम्हाला तिडूनं जवळ मार्केट वगैरे, आहे काय तुम्हाला असं?
हा आहेत ना बरं चार पाच मार्केट आहेत. हा हां. ट्रॅक्टरने नेतो, कधी गाडीने नेतो. पण जास्त करून पावसाळी असल्या तर गाडीनच कारण माल ओला होण्याची शक्यता राहती. कधी पाऊसच सरी येतंय.
हो हो.
हम्म, तर मग त्याच्यामुळं जास्त खराब होऊन जाते तर मग त्याच्यामुळं एवढा खर्च करून एवढे भरायला आणि एवढी मेहनत घेतलेली असते, त्यासाठी या गोष्टी कराव्याच लागत गाडीत असलं तो पण मग गाडी भाडे भरपूर आहे ना. साधारणतः पस्तीस
ते सत्त सत्तावीस अठ्ठवीशे रुपये असेल ना काय?
हो सत्तावीस अठ्ठावीस रुपये गाडी भाडं असतं म्हणजे मंग शंभर काय तर मग दोनशे क्यारट्या मागे साधारण पाच हजार रुपये गाडी वाढत जातं आमंचवाल.
हो का?
हम्म, मग पाच हजार रुपये गाडी भाडं पडतन, चार हजार रुपयं होय- होय का तेव्हढे नऊ हजार रुपये तेच जातात मग आपल्याला जेव्हा पन्नास हो. तीनशे रुपये जाळी पडती तिथ साठ हजार रुपये आपल्याला येतात. उदाहरण धरलं तर साठ हजार रुपये येतात त्याच्यात दहा हजार रुपये ही मजुरी समजे हाजरीन ते सगळं धरून दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो आपल्याला एक दिवसाच्या तोड्याचा. मग त्याच्या आपल्याला पन्नास हजार राहत त्यातून आपल्याला मग इकडचा एक बांगचा खर्च काढायचा राहतो. जो आपन उदाहरणार्थ? याच्यात गुंतवलेला असतो बौध भरणीसाठी रोप ते लागवडीसाठी, आणि ते रोप थोड्या पर्यंत येण्यासाठी जो खर्च करतो आपण.
हां.
तो ही खर्च काढायचा राहतो तोही खर्च एकत्र साधारणतः एक सवा लाखाच्या आसपा अस टोटल खर्च होत राहतो तो.
हो का?
हहम्म
आणि तमाट्याला म्हणजे प्रॉपर पूर्ण औषध म्हणजे टमाट्याच पिक सुरू केल्यापासून तर शेवटपर्यंत कितीच औषध होत साधारणपणी, किती खर्च येतो त्याला?
प्रॉपर जर धरल तर टमाट्या सुरुवती पासून प्रॉपर जर धरल तर साव सुरुवातीपासून सत्तर ते ऐंशी हजाराचे केमिकलच लागून जातात पेस्टिसाईड
हो का?
हो त्याच्यात मग पुन्हा फर्टिलायझर साधारणतः अ पंचवीस तीस हजाराचे लागून जातात फुगवणीसाठी, फुटव्यासाठी. या सर्व गोष्टीसाठी ते लाचतात आणि साधारणतः बाकी काही किटक नाशके ये ते पुन्हा अ
अ, मजुरी जी बांधण्यासाठी आपण संबटी ती बांधाव लागते ट्रॅक्चरला ट्रेक्टचेर च खर्चच साधारणतः मजुरी आणि सुधळीच खर्चच पंधरा एक हजार रुपये होऊन जातो म्हणजे आपल्याला सव्वा ते दीड लाख रुपये टमबाटे तोड्यापर्यंत जातात
टमाटे हे बांधायचे म्हणे काय नेमक काय? काय कराव लागत त्याला
त्याला अगोदर तारीच ट्रेक्चर बनूवून घ्यायच वरती मग त्यानंतर कर सुतळीन त्या फांद्याच्या कालमा निघेल राहत्या त्या खांबाड्याच्या त्या रोप्याला त्या तलमा वाऱ्याना मोडून किंवा फळ लागल्या नंतर मोडून जातात तर मग त्या उचलून वरती तारीला बांधायच्या सुतळी लावून मग त्याला क्वालिटी उत्तम दर्जाचा माल बनवतो आणि जास्त दिवस ज आपल्याला पाठो चालावत येतो
हो का, म्हणजे जास्त दिवस प्लॉट चालवायला
हो तबट्य बांधणी गरजेची चे आणि वेळेवरती पाऊंडर मारणे गरजेच चे
साधारणपणे किती दिवसातून किंवा किती फवारणे मारत्या हप्त्यातून महिन्यातून?
हप्त्याला तीन फवारण्या ह्या मारव्याच लागतात, कोणत्याही परिस्थि
का, हो का? पाऊस असो काही असो मारवाच लागत्या काय साधन काय ये फवारणी नल साधन काय?
साधारण ट्रॅक्टर असतो ट्रॅक्टर आणि मग मध्ये ट्रॅक्टर काही चालत नाहीत आपण नडी वापरतो, नळी आणि गन जोडून आणि मग फाउंडर मारायच
हो का?
ह टॅ ट्रॅक्टर बांधाच्या कडाला लावून दिलेला असतो बाहेर प्लॉटच्या बाहेर, मंग
पाऊस आले नाही वाढाल अडचणत देत असेल मग काही पर्याय काय आपल अस मन शेतीच जुगाड करेले काही की अस काही मजूर वजूर लावेला राहत?
मजूर राहत्या, काय घरची माणस राहत्या
ते काही असेना पोंगटवा आणि हे करे रात स्ट्रक्चर करे रात
नाही नाही ते स्ट्रक्चर खर्च करायला परवडत नाही नाही एवढं आता. मग थोडसं मजूर किंवा माणूस घर ची माणसं काही थोडं एक जण बाहेरून समजा तो गाळ चिखल काढणार एक जण नळी वाढणार असं चालतं मग सगळं.
हो का?
हो, ते भरपूर मेहनतीच राहतं. हां
त्या स्ट्रक्चरला किती खर्च येतो?
त्या स्ट्रक्चरला दहा एक हजार रुपये खर्च येतो आणि तोही गरजेचाच ते चाळीस येतो पण त्याला दहा एक हजार दहा ते अकरा हजार रुपये खर्च येतो. त्याला बी पण त्याच्यातही पण भरपूर अडचणी असतात. ते स्ट्रक्चर केल्यानंतरून जास्त जर चिखलला टाकला गाळा ला टाकला तर ते ओढत नाही, मग तेव्हा त्याला परत पुढं मजूर किंवा माणूस लावून तो गाळ काढायचा मग ते फिरवायचं वढायचं. असे बरेचसे नाना प्रकारच्या अडचण राहतात. हम्म.
अ समजा आता तेच स्ट्रक्चर बनवलं तुम्ही तर ते वर्षा तून एकदा बनवाव लागतं, म्हणजे एकदा बनवलं तर कायम स्वरूपी काम राहतं त्याचं.
नाही नाही ते लाईफ टाईम होऊन जातं, म्हणजे लाईफ टाईम नाही म्हणता येणार. पण मग चार पाच वर्ष तरी व्यवस्थित वापर झाला, तर चार पाच वर्ष तरी भीती नाही त्याला.
असं आपला मजूरचा खर्च त्याच्या वस लावला मग आपल्या चार वर्षाची मजुरी वाचत ते एखाद दिवसाची मजुरी जायला काय अडचण आहे असं?
ते बरबर आहे सर्व पण एक्कठी एवढी गुंतवणूक करणं सध्या शेत कऱ्याला परवडत नाही ना. कारण हाच लाख सव्वा लाख रुपये खर्च करायचा पुन्हा हाय बी. त्यात व्यतिरिक्त अनेक अडचणी राहत्या ट्रॅक्टर आहे मशीन येते त्याचे खोळंबे चालूच राहते, गुंतवणूक तर कुठे कुठे करायची शेतात? खरे आहे ना आणि ती परवडली पाहिजे ना त्यानंतर जर मार्केट नसलं मंडी नसली व्यवस्थित म्हणजे पुन्हा जर लॉस मध्ये विकायची पाळली आली तर ही सगळी गुंतवणूक परवडली पाहिजे ना आपल्याला?
काही घरगुती जुगाड नसतो का त्याला काही?
घरघुती जुगाड आहे नाही घरघुती जुगाडला तेवढ ते मटेरियल लागत पण तोच खर्च येतो ना, स्टील बिल लागतंच घरगुती जुगाड करायचा म्हणला तर कारण हे थोडं बोज्याच काम आहे जास्त अडचणीचं काम आहे, त्यात मूळ घरगुती जुगाड नाही चालत त्याला एवढा.
आपले दहा मिनटं झाले, दुसऱ्या कॉल वर बोलता का बरं?
म्हणजे आता नंतर बोलू.
बरं ठीक आहे, ठीक आहे.
हॅलो करा एन्ड.
कॉल कट नाही होत आहे.
माझा नाही होऊ राहिला, हॉटस्पॉट बंद कर.
झाला का कट? झाला का कट? काय हो कट होईना. हॅलो हॅलो